हा.
झालं आधोा कॉलून झालं की म्हणजे होते.
अजून एक काय? हॅलो.
हा हा हा एक झाला की होते.
ह.
हा ह्या नंबरचे पूर्ण होते. नाही नाही ह्या नंबरचे पास कॉल होतात. सहा सहावतात. एक मेस झालाय झिरो सेकंद वर आणि पाच कोण होतात म्हणजे झालंच कसा?
वाच झाली मग अशी आपण किती दोनच बोलवतो ना.
दोन का तीन
दोन बोललो तो एक मिस झालता ते तीन झाले एक बोलोतो चार आणि हा पाचवा
हा म्हणजे अजून एक केल तर चालतं
चालते किती राहिले अजून
काय नाही बघितलं नाहीत ग कॉलिंगस आहे ना हा काय तर ते रवायवढतो.
हा हा. मवा का?
अ देन
हम्म जायचंय उद्या सकाळी
लवकर जाणारस
हा.
झोपलच आहे सगळे घरातले
हा झोपायला लागले इतके
हा हा दररोज एवढं पाच वेळ होत साडे दहा.
होय अजून आमचं हे नाही यायचं आहे जेव्हा गेलेत.
अरे होर घ
आणि लईट आहो साडे दहा ला काल गेल्या रात्री दोन ला आल्या. दोन वाजता आत येऊन झोपलो बाहेर खाटावर झोपलो होतो वाऱ्याला खर तरी पण थंडी वाजायला लागली ती मोठं ब्लँकेट घेऊन झोपलं होत तिघं पण आणि नंतर थंडीला झाल्या आत आलो दोन वाजता. नंतर जरा झोप लागली तर आम् पाटाच्या पाचला लाईट गेली. पास ला गेली ते दहा ला आली शाळेला जाताना
ह हा.
लायटीच वगलय तास आहे.
हा ते उन्हाहीत करतात असं.
हम्म.
कपात कपात कसले करतात कपात म्हणजे काय असते ते करतात. कपात म्हणजे काय बचत. हा कशासाठीडे पैशत करतात ते
परत वापरायसाठी ते ना असं काहीत्र असणार आहे.
आमच्याकडे भरपूर जणांच्या इथे सोलर पॅनल बसवून घेतल्यात ब ंदा बंगला आहे त्यांनी लगेच बसवूनच घेतात. भयंकर असं हा.
हा.
होय आणि पाण्याची पण सोय पाणी पण तापते.
तापतंय पाणी तापतंय.
हम् लय लय बसवल्यात इकडं.
हम्म हम्म पाण्यासाठी उपयोगाचाय बघा. आमच्या इकडं अजून एवढं म्हणजे हे झालं नाही प्रगती झाली नाही. खेळवायर आयत आमच्या घरावर म्हणजे आता आमच हे खेड आहे तालुक्याच्या ठिकाणी ज आसतील कि मग
होय होय असणार आमच्याकडे भरपूर झाले भरले. आणि सरकारी पण झालेत गावाच्या जरा बाहेर येऊ नय पेट्रोल पंप असत नाही त्याच्या पुढं असं एकाच ठिकाणी असं मोठ तथ ग्राउंड आहे डोंगराला तिथ बस सरत बघ आणि त्या बहुतेक त्या सगळ्या सोलर पॅनल स व सगळ्या गावासाठी असणार.
ह आमच्या इथं पण तसच आहे की मग शिरडोनच्या इथं हा असं माळ ह त्या माळाला अस मोठं हे केलंय. आणि इकडं पण खालतो जिरग्याळ म्हणून गाव आहे तिथं पण तसच केलंय. बिरवळ का जिरगाळमध्येध्ये केलंय ते त्याच मला काय माहित नाही खर तिथं केलेय झिरग्यामध्येध्येच केलेय ते. पूर्ण आख्ख्या गावासाठी लईट आहे तिथून
हा.
असे मोठ मोठे सरपानलं हम्म. आता शाळेवर पण अंगणवाडीला पण देतेत किसवरुपयाने
हो वापरतय का ते?
नाही अजून आम्हाला आहे ना शाळा मंजूर व्हायची आहे. म्हणजे इमारत बांधून द्यायची इमारत बांधून दिली की तिथनं पुढे एक एक सोई चालू होत्यात. इमारत दिली नाही अजून ते आश्रम कोणती शाळा म्हणजे त्याला
कुठली?
अ समाज मंदिरा आहेच
ह.
समाज मंदिरात शाळा भरते आमची.
हा हा हा प्रॉपर अंगणवाडीची जागा मिळाली नाही अजून
मिळाली नाही.
हा हा.
मग पाण्याची तेन सोय आहे चावी तेन आहे आमच्या आम्हाला शाळेला बेसीन आहे आतल्या आत.
हा ह मोठा आहे हॉल अ हे खोली
एकच एकच खोली मोठी आहे.
ह हा हा. आणि ते असं टी व्ही तर नाही
नाही नाही त्या नाही नाही मिळाल्याच आता एक एक शाळेना मिळेल पुढं. आता हाय हेच आहे ना. जरी सुविधा आल्या तरी आमच्या मॅडम घेत नाहीत नको म्हणच्यात जेव्हा शाळा पूर्ण प्रॉपर होईल तेव्हाच.
मान्यता नाही म्हणजे काय बरं
मान्यता आहे की म्हणजे हे हो म्हणजे ते जागेच सात बारा निघत नाही तिथं आपण बांधू शकत नाही ती गायरान जागा आहे. म्हणजे हा म्हणजे कि काय म्हणजे अस पडीक जागा असते ना गावचीच अशी जागा आहे.
बरं मग ते जर आपण हक्क नाही सांगू शकत.
नाही सांगू शकत जेव्हा ते सर. कार किंवा काय ते येईल त्याने जर काढा म्हणली तर त्यावेळी काढाला लागते ते.
होय होय आमच्याकडे पण मध्ये मध्ये लले आलत वातावरण झालतं माणस. आणि एका माणसा तिथ अटॅकच झाला पाहि. त्यानं नवीनच घर बांधलेलं म्हणजे आयुष्य. करायच अस जमा म्हणजे लावून आता त्याच पोरांचे लग्न करायचे म्हणून. घर बांधले दोन मजली आणखी. ते मध्ये आलं गायरांमध्ये तुमच्या जागा आल्या म्हणून ज घरबर आल्या सगळं. पाडय लाणार म्हणून.
हा.
आणि त्या माणसाला अटाकायला हातरच झारला ते माणूस.
मग सोसत नाही नाही काना सगळं.
आमचं स्वतःच पण आलंय गाय गायरांमध्येच. होय मध्ये ल त्रास हा आमचं घर तुमच घराच्या. पण आमच घराच कागद तर नाही सोड पण ते ह आले की नवीनच काय तर ते आता जर शांत झालं सोड.
हा म मधी एक पाच सात महिन्याची माग घेतला होता ना.
हा हा लले उठलेलं सगळीकडे उठलेलं म ते
हम.
काय नव ते माणूस आजारीच पडला.
हम्म आमच्या इथं पण दंगा हो. खरं आमच्या इथं गायर्यांमध्ये भरपूर बाहेरचे लोक असं येऊन राहिले ते नंदीवालीची म्हणतात नाही. तो समाज दानोळीला पण आहे कि तिकड समाज तो.
होय आहो घ्या.
हां अहो आमच्या इथली. ती ह आहे त शिरोळ दानोळीला आहे ना तिथलं सगळी तिथं. पाहण दानोळीला ते. आता त्यांनी प्रॉपर म्हणजे ते नंदीवाल्यांची वा.
मग ते काय आमच्या ओळखीच नाहीत बाई.
हा तेच क ओळखीचे नसतील म्हणजे शाळेत मुलं आहेत ना त्यांच्याकडून ऐकायला मिळालेलं.
ह हां असतील.
हम. धानोळी रोपडी.
हा हा ते कड यत का.
हा भरपूर आहेत तिकड शिरोळ कोल्हापूर. मग हिथ त्यांच प्रॉपर त्यांची जागा नाव नाही एकाच्या पण नाही गाऱ्यांमध्ये सगळ्यांनी मोठ मोठ्या बिल्डिंग बांधलेत. तने.
बके त्यांना काय त्रास नाही
बाहेरचे येऊन त्यांने पेंटर घर बांधायचं वेल्डिंगच सगळं असं स्वतःच त्यानी. उभ केले.
स्वतः स्वतः धंदा हा हा. नाही पण नाही मिळवतात बाई त्यानी मग.
पोरा ना अजिबात खायला काय कमी न असते.
होय कसले असते त्यांची पोर.
पोरम हम्म आणि चिकन मटण सारखं असते. त्यांनी वर्षात त्यांच्या घरात तीन तीन आणि चार चार बुकडं असतात देवाचे. एवढं करते.
कष्टकरा लवैते इपड.
करतात करत बायका त्यांच्या बघा शुक्रवारी फक्त घरात असतात. ते पण घराच अंगण चकाकून सडाबिडा मारून घर स्वच्छ. जास्त. शुक्रवारी त्यांचा वारा आहे मंगळवारी माणसं घरात असत आणि शुक्रवारी बायक. का घरात असत सगळं स्वच्छ हा आणि टाप टीप असते सगळं
हो आपण आपणच वाटतेय
हा आणि बाजारला नाही गेल की दोन दोन आणि तीन तीन पेक्षा बाजार असतेो त्यांचा
होय
जळणाला वैरणीलं किती दोन दोन आणि तीन तीन किलोमीटर त्यांची स्वतःची राना खरं दुसऱ्यांच्या रानात ना आणून त्यांनी जनावर जप
जाणार संभवत कष्ट ले करतात ग त्यांच्या बायका आणि पोस्टर बघायच त्यांची हा पौष्टातांचे खाते असतात दर दर आठवड्याला
आमच्या आ आरडी भरणारी तेे ते आमच्या तिथलीच जास्त आहेत वर्क दोन दिवस सलग जाते आमच्या आ तिच्या तारडीला जे राहिलेले असते तिने मग माझ्याजवळ आणून देतेेत शाळेत
हा हा
प्रत्येक घरात नाराडी तिथं हजार दोन हजार पाचशे
म का म्हण पैसे मते कष्ट करतात ह मी पुन्हा ऐकून माहितीय जास्त करून नंदेवाल्या यांच्या खाते असतात पोस्ट ऑफिसमध्येध्ये
होय होय असते बायकांचीच आहेत की जास्त तिथं
होय
चार चार हजारच्या आयडिया एणच्या त्यांच्या
करायला कष्ट करायलाचते पुढं आणि आपल्यासारखं कि बा आपण घरात बसतो म्हणजे आम्ही इतर बसतो
हम् हम हम्
खरंच की
गरज भरपूर कष्ट
हा आणि माझ्या शेजारी पण ज्या आहेतत नाही त्या पण नाहीत का कुठं जाात जऊण पेलं तर आम्ही गेलोच नाही सोट पण जॉबला पण नाही कुठे बघितलं
हा हा
मग हेच आपलं काहीत उद्योग करत बसायचे घरातलेच वाळवण पापड ह्या सगळ्या गोष्टी होत राहत घरात बसून होतात तेवढ्या असेलाई पार्लर
पार्लर पार्लरचा कोर्स किंवा मग म पिकोफॉल मशीन घेऊन हे करायचं असं माझ्या डोक्याच होतं डोक्यात जास्त पार्लरचा पोर्स किंवा मग एखादं दुकानत टाकायचं कपड्याच असं माझ्या डोक्यात होत
म्हणजे सांब कॉलसचं